आपलंत म्हणाल हॅलो इ लक्ष आधी एक मिनिट आधी तिथ एक फडकान म्हणतात नवी या आपढ बघू शत हॅलो काय करायलाय
आहे मेडिकल मध्ये बघा
हा हा आताला काय चहा वगैरे पिला
ताई चहा पिऊन झाला तुमचा!
आमचा पण बघा बसलो. या रानात
ग रानात गेलाय काय म्हटलं
हा ना मग चालूय फिरत आता मग आता घरात होती. तुमचा फोन आला तवा रानात आलोय
हा पाऊस आहे काय कोणीची का
पाऊस नाही बघा नुसतं वातावरण झालंय पावसाचं पण पाऊस काय अजून तर नाही. मगाश आल्यागच झाला. मग अशी म्हणजे असं झालत की आता किती येतोय पावसात चालत वातावरण काळ कि म्हणजे सहा सात वाजल्या वातावरण होते. ना सहा सात वाजता
हा हा
तस झालत चार वाजता
आताच पाऊस पडलाय बघा एवढा मोठठा काय हो नाही एवढा मोठा काही झाला नाही पण पडला म्हणूनच यायला उशीर झाला बरोबर घरातन बाहेर पडायला आणि पाऊस चालू आहे ना म्हणताना आणि थांबायला लागली
हम्म हम्म
हम्म
चालते चाल काय मग आज रेसिपी काय कुठली तर सांगा. मला म्हणजे आज काय हेच कालवण करणार आहे. वांग्याच
हा हा का वांग्याची मग तसं फोडी करून करता का भरली वांगी
बरलेल बरलेल सेल्स वांग
हा हा भरली वंगी कशी करते. तुम्ही मग
मी आहे आपला खोबरं लसून जिरा मसाला बारीक करून त्या टाईप मध्ये करतोय मसाला म्हणजे सगळ व्यवस्थित तू दुसरं घेत दुसरं घेत असा म्हणजे मिक्स करून व्यवस्थित मसाला भरून मग नुसतं तेलात परतून घेऊन वापेवर हे करायचं
हा मसाला वांग्यात भरून अ कडईत ठेवायचं तसंच तेल घालून आणि जरा अस तेलातच जरास भाजायचं मऊ पडे मऊ पडेपर्यंत
हा
आणि मग नंतर अ जरा पाणी वचून मग शिजवायचं
हा हा
ते कुकरला पण लवन करतात. बघा
कुकरच काय माहित नाही. मी आपल्या असं कढाईमध्येच म्हणजे तेलावर तेला आणि पाणी असं वापर झाकण टाकव हे करायचं मग पाणी असं त्याला अंगच पाणी सुटत ना त्या टाईप म करतोय.
हा हा म कुकर म्ह कस आपण हा हा तेवढ्यात शिजतय.
हा शिसत की बारीक गेसवर ठेवतोय त्यामुळे होतंय.
हा हा ते कुकर मधलं पण कस अ वांगी भरून कुकरात ठेवायची!
हां
आणि त्याला एक दोन शिट्टी काढायची जरा अस मऊ पर्यंत आणि वर्ण फक्त तर आपण कस जिरे मोहरी त्याने ह्याची फोडणी देतोय कनी
हा
तस तसं फोडणी द्यायचं.
हा हा ह
करना वांगी शिजतत नाही शिजत्यात कच्ची राहतात ते नाही जराशी म्हणजे कुकर लावली तर तसं पूर्ण व्यवस्थित शिजत
पण तसं पण आंगच्या पाण्यावर पण म्हणजे आंगच्या बापेच्या पाण्यावर शिजवल की नाही. ती पण त्याला कवळी वांगे लागते नाहीत. अशी शिजवून लावली की शिजवून घेतली किती व्यवस्थित होत नाही आणि चव पण लागत नाही.
होय हो होय जराशी कवळी बारकी बारकी छोटी छोटी वांगी असली तर हम
हा
ते
आणि काय म्हणतय?
म्हण काय ब करायला आवडतं
हम्म आज पुढची आली आणि आमची एक आहे. दंगा चालोय, खेळायला, नुसती सर्व घरात खेळणी.. केलंय त्याचा दंगा चालूय त्यांचा अस द होत की कर हा हा जा मग घेऊन काय म्हणला ते शायला जातो त्याचा आज अभ्यास आज शनिवार आहे ना,
हा हा
त्यामु मग आता लाईट जाते आमच्या थोड्या वेळने पनण लाईट गेली की येत नाही लवकर दहा अकरा वाजता म्हणजे झोपाईच टायमिंगलाच लाइट येतंय. त्याचा अभ्यास आज मॅडम दिलाय म्हणतो या अभ्यास करायचाय.
रोज संध्याकाळी लईट जाते तुमच्याकडं
काय म्हणला?
रोज संध्याकाळी लाईट जात्या काय तुमच्याकडं
होय रोज संध्याकाळी जातं काय झालं कोणा इिकडें घालवत तर रोज संध्याकाळ संध्याकाळी सात ला घाल होत ते आणि संध्याकाळी काय म्हणजेक झोपून आपली एक झोप निघते तर मला तथे
त्या मग स्वयंपाक संध्याकाळी अवघडच ठेऊ
म्हणून लवकर घ्यायला लातो पाचला तसे पकायला घालायला लागतो या म्हणजे सहा सात वाजेपर्यंत होतो या सात वाजेपर्यंत काय थोडं थोडं दिसत असतं त्यामु काय वाटत नाही पुन्हा एकदा लाईट गेली की मग काय सुचत नाही पुरगी घ्यायची स्वयपाक करायचं का काय करायचं असवतय
ब नाही लेट गेली की काय सुचत नाही काय करायचं ते
हो आणि तिला कसं उजेड असत म्हणजे उजेड लागतो या मोबाईल लागतो हे सगळं पाहिजे असते
हम्म
चार्जिंगचा बल्ब आहे पण त्याला पण कस तेवढंच एक पाच मिनिटच असं ठ कुजड पडतो पुन्हा पाक असं हे जाग
एकदम बडन म बनला पडल्यासारखं पड
हा डडीम लाईट पडल्यागत होते मग ते पण चालत नाही व्यवस्थित म्हणताना मग मोबाईल चार्ज करून ठेवा लागतोय आत्ताच
हम्म
फुल चार्ज असल की मग काय व्यवस्थित चालते तिला म गाणी लावून द्यायला लागते संध्याकाळची
भारी सवय याय त मग
गां लावून द्याय लागते ती पहिला एक दोन म्हणती नंतर ए बी सीडी म्हण ए मांजिराला मारनको एबीसीडी म्हणायची पुण एक आपण जसं म्हणेल का नाही तसं मागं मागं माहिती ती सगळं झालं की मग गाण गाना क एखादा गाणं लावून द्यायचं ते जेव्हा डान्स करती आणि मग जेवण करतील झोप झोपत म्हणजे तशी लवकर नाही तरी पण चालू असत पु्हा मी बघत बसली की आणखीन बघत बसची अे करते
आता आवरून बसलाय का सगळळा स्वयंपाक
आ
असंय प आवरून बसलाय काय आता
हा असय पग झालंय लवकर झालंय पाच वाजताच घातलं होता करायला त्यामुळे आता कुकर तेवढा लावायचांय भाताचा तेव मग जरा सात सात चार दिस जरा लावायच
ह हा रोज कसा मग लग घालवाय लागलंत काय माहत मग तिकडं
वीज पुरवठा कमी पडायला लागलाय असं म्हणते तर ग्रुपला तर अशीच माहिती टाकल्या
ह हा
वीज पुरवठा कमी पडलाय त्यामु सगळ्या लाईट अशी म्हणजे वाट कुटून दिल्या एवढ्या वेळेसाठी इकडच्या भागाची जाणार एवढ्या वेळेसाठी इकडचे म्हणजे असशी गावं काहीत नेमलेली असतील म्हणजे नाहीतर तालुक्यावाईज केलं असेल असं काहीतरी केलेलं अस ना सांग इिकडच्या ह्याच्यात जरा लाईटीचा प्रॉब्लेम झाला
ह कायर एवढा लाईटचा प्रॉब्लेम आलाय काय
हम् काय वीस पुरवठा कमी पडलाच म्हणते मग आमच्या घरात पण एक वायर पेन ना ते सांगतात तस का आता तिथं काय चर्चा होईल तथच म्हणले वीज पुरवठा कमी व्हायलाय म्हणताना लाईट म्हणजे अशी वाटून दिल्या थोड्यासाठीठी बंद करते ते तेवढेच एक दोन तीन तास बंद असते मग आपली तरी बऱ्याचपैकी घालवत सातला घालवते ती संध्याकाळची दहा अकरा वाजता इथे
का कोण लेट लावत नाही काय नाही झोपायच्या वेळेला कोण लेट लावून झोपते.
हो. तेवढच पंखा तर चालू होते त्याने बरं वाटत दहा वाजेपर्यंत झोपायचा टाइम होतय. ह. त्या आली ना पंखाच निदान झोप तर व्यवस्थित होत्या असं आहे ना.
फानसला कि मच्छर येतत.
हम्म आणि लहान मुला अस. म कस मच्छचं लावण पण जरा धोका जाई काय म्हणून सांगितलं. ल पण ति लावून अगरबत तिचा धूप पुन्हा त काय त मच्छर जास्त आहे की गोल. च आणि गुड नाईट. गुड नाईट नाही एवढं काय होत नाही पण गुड नाईट ला वेळेला लाईट नाही. असा प्रॉब्लेम आहे. म्हणताना मग ती पण ल होत नाही. कॉयल लावायचीच नाही म्हणून सांगितलं लहान मुलांना श्वास घेताना तिचा श्वास धुरू नका. न वाट गेला की त्रास होणार म्हणून सांगितलेय काय छाती भरून येत्या सर्दी होत्या.
हा.
हम्म म तर हि जन्मल्यापासन कधी ते युज केलं नाही. गुड नाईटच लावते लाईट नसली की मग. आपलं वारं घालत बसायच आपल्याला झोप नाही. कायतरी घ्यायचं आता त मार घालतच आहे. हे जला मुलीि त्यावालंय असं म्हणजे झोपा बाबत तिजलंय रात. रात्रभर जागं राहायलावायची. लेदमत होते आणि दिवस मात्र आपून काम करायचं टाय मला हे झपायचे.
गर अगरबत् पण ते लावायच नाही म्हणालागल्या.
काय म्हणलं.
मच्छरची अगरबत्ती हो ते पण त्याच्यावर पण बॅन आणल्यात आता
हा हॅलो.
हा वझले का निवाज
हाय आलं आला काय म्हटलं.
मच्छरची अगरबत्ती हो त्याच्यावर.
सुकारारीेस. हो आलाय आता जास्त करून बंदच झालंय ते कागदाच असायचं बघा धूप. णी तचं ह. करून लावायचं आणि फुकायचं म्हणजे त्याचा धोर असं पसरतो. ते तर बंदच झाले पण ते कस होत त्यांना लगेच जा. माशी जरी असली तरी त्यांना मरत होती.
एही म्हणालागे काय फस्कड.
हा फास्ट कार्ड त्यांना लगेच असं म्हणजे फेक्ट व्हायचा लगेच मुंगी सकट ही होत नव्हती हा.
च्यान लगेच मरून पडत होती जो लावल्यावर पाच मिनिटात म्हणजे मरून पडणार सगळी मच्छर.
होय ते तर एक वेगळंच होत पण त्याला बॅनच दिलाय. मी ते यूज करत होते ते आपलं तेवढंच पाच मिनटं लावाय सगळ्या घरातर करायचा. दारा खिडक्या बंद करायची मरून द्यायची सगळे आणि. पुन्हा सगळं उडायचं असं. करायची पण आता ती बंदच झालय जास्त करून हा बरोबर.
हा.